हॅलो
मलन कर स्पिकिंग
एक एक मिनटं हम्म
मालनकुळी बोलताय ना
ज तुलाकडे मी हे सांगतो टीएसी साहेब बस सार विच क्वेशचन पेपर कशन
हो हो चालेल ना
श्यामी
हो बोल ना चालेल
जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो
चार तारखेला काय चार जुलै
पाच जून दहा जून आठ जून बारा जून
बारा जून हॅलो
वन मिनिट मे हाय तर रिस्पॉन्स द नाही आहे एक मिनिट ह
ओके नो प्रॉब्लेम कंटिन्यू
हिंदीमध्येध्ये चालल का
हो चालेल ना
ओझन परर वायुमंडल क कस परत म पाय जात ह
तर याच ते गेल्या याच्या अगोदर रिपीट केलेला क्वेशचन त्याच आन्सर सांगितली नाहीस ह
ते लोड व्हायलंय लड ते टग्राम कला इश्यू झाला आहे कस
नक्ते हा बोल हॅलो
एक मिनट करंट अपेरन्स घेतो का आता
ओके
वनलक्ष भरती आणिम सरावा पेपर
लेखा पालच घे ना
चालू घडामोड अमेरिका आणि इराण मधील एक एकशे नणऊ दिवसां जे युद्ध संपणारा संपवणारा ऐतिहासिक शांतता करण जून दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या शहरात
आजाण आल्या
कोणत्या शहरात स्वाक्षरणी करण्यात आला? कोणतं शहर सांगू काय फ्रान्स मधे फ्रान्समधील व वरसाय वरसायमध्ये जून दोन हजार सव्वीसमध्ये महाराष्ट्राच्या लोकायुक्त सदस्यपदी कोण कोणत्या माजी महिला पोलीस महासं युक्तकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हा हेे तर माहित पाहिजे तुला. रश्मी शुल्का शुक्ला.
मोहमद रसुलील्ला सुलील्ला
महाराष्ट्र औद्योगिक विकास
नवीन
मुख्य कार्यकारी अधिक कारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्रिपेंद्र दीपेंद्र सिंह कुशवा. हम्म अमेरिकेतील शिकागो येथे भारतीय महा वाणिज्य
दूतवा दूतावासात स्वामी विवेकानंद यांनी पूर्णांकृत पुतळ्याचे
विनय मोहन क्वात्रा विशेषतः पवन ऊर्जा प्रकल्प साखळीच्या व्यवस्थापनासाठी विकसित भारताच्या पहिल्या समर्पित डिजिटल पोर्टलचे नाव काय ठेवण्यात आले हो आहे? डब्ल्यू टी मारुत नीट दोन हजार सव्वीस परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पेपर फुटी रोकण्यासाठी भारत सरकारने बावीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत टेलीग्राम तात्पुरती बंद झालेला घडली बरोबर आहे बरोबर. टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातली आहे. तरी संध्याकाळ सध्या टेलिग्रामचे सी ई ओ कोण आहेत? पावेल डुरोब अच्छा ज्यामुळं बंद आहे होय टेलीग्राम
हॅलो.
कार्याचा फोन चालू आहे, हा
हॅलो
एक दोन हजार सव्वीस परीक्षेच्या हॅलो नीट दोन हजार सव्वीस परीक्षेच्या पार्श्वभूमीवर
हा
पार्वभूमीवर पेपर कुठे रोखण्यासाठी पेपरफुटी रोखण्यास साठी भारत सरकारने बावीस जून दोन हजार सव्वीस रोजी पर्यंत टेलिग्राम वर तात्पुरती बंदी घातली आहे
हा
तर सध्या टेलिग्रामचे सीओ कोण आहेत पवे डुर हम्म
सीयू म्हणजे सि ई ओ आहे आा तेच की कोण आहेत
पावेल दुरोप
डुरब
डूरोव वलह
के तो
अलीकडेच कोणत्या राज्यात राज्य सरकारने
हा
अलीकडेच कोणते राज्य राज्य सरकार करणे शिक्षकांसाठी मुख्यमंत्री कॅशलेश अ आरोग्य योजना सुरू केली आहे
होय कोणत्या सरकारने कोणत्या राज्य सरकारने
उत्तर प्रदेश
होय अच्छा अच्छा
हम् स्वराज्य जननी
आणि वर्षे
मासाहेब जिजाऊ यांना
हा
अव्यहान करण्यासाठी त्यांची पुण्यतिथी दरवर्षी कोणत्या दिवशी साजरी केली जाते अभिवादन करण्यासाठी अभिवादन अभिवादन करण्यासाठी त्यांची पुण्यतिथी दरवर्षी कोणत्या दिवशी साजरी के केली जाते सतरा जून रोजी साजरी केली जाते सतरा जून भारतीय स्वातंत्र्य लढतील
हा
वीरांगना झाशीची राणी लक्ष्मी बाई यांना अभिवादन म्हणून त्याचीी पुण्यतिथी दरवर्षी कधी साजरी केली जाते
कधी
अठरा जून ओके
एक हा
ह. जागतिक मगर दिवस कधी साजरा केला जातो?
सतरा जून.
हे सतरा जून चं आहेय, ग सगळं.
हॅलो हॅलो!
हा काय बोललीस?
हे सगळं सतरा, अठरा जून चं आहे. ग सगळंं. दोन
काय म्हटले जागतिक?
मगर, मगर, क्रोकोडॉइल.
दिन.
हम्म!
मगर दिन
हम हुकूमात. कुक येईल, तुमच्याकडे जर तुम्ही आगोपणा कराल.
वर्षे
हा पुढं जीपीआय दोन हजार सव्वीसमध्ये सलग
अठराव्या वर्षी जगात सतरा जून.
हा.
जीपीआय दोन हजार सव्वीस मध्ये. अठराव्या वर्षी जगातील सर्वात शांत पूर पूर्ण देश कोणत आइसलँड.
कोणताय? जीपी आय म्हणजे दहा मिनिटं झाल्यात.